तिथ्थ्य
येऊ? हा काय म्हणताय? हा येतोय आता येतोय मी आहे इकडं, आता रेंज मध्ये आलीये, मघाशी रेंज नव्हते, काय म्हणताय?
काय नही बघा.
जेवाया लागलाय?
होय विघ्नेशला राहा. म्हणलं.
हं
तुमहीय
गेला हा हा हा.
हम्म मी म्हणलं, उद्या मिसळ करूया. आज हवा तर नाही हो मला काय काही अमिश दाखवू नका ओ मी जाणार आहे,
हम्
काल लयी पाऊस होता म्हणून खाली गेल नाहि.
हम्म, आज पण इकडं पाऊस आहे तिकडे नाही पाऊस?
अजिबात नाही आज पाऊस इकडं.
बापरे आज इकडं आहे, दिवसभर चालूय.
इकडं नाही फक्त वारं सुटलेय बघा मघापासनं आता.
पोलवरून येताना फक्त थांबला होता, नाहीतर भरपूर पाऊसय आज.
मघाशी कं नही, मगापासनं वारं सुटलंय खरं इकडे. लई वारा आहे
हो ना इकडे पण आहे, वारं पण आहे. आणि ते पण आहेच ठीक आहे आता.
कवट्याला पाऊस आहे काय ओ?
आहे म्हणत्यात, कधी तर नाही म्हणतात. विचारलं त्यासनी, आहे पण म्हणत्यात, नाही पण म्हणत्यात. एक दिवस पडतो, एक दिवस नाही असं असेल.
नाही इकडे जरा कमी आहे थोडा पाऊस.
हो ना? हू.
आणि काय त्या रानात तुमच्या ऊसच लावलाय नव्ह?
शेंगा करायच्या म्हणत होते बा भुईमुगाच्या पावसाळी.
हा केल्या असतील ना मं.
हम्म केल्या असतिला. के आणायचं त्यांनी दिलं हे केलं होतं कि सगळं.
मं केल्या असतील.
वर्षश्राद्धला गेलतोना
आवाज तुमचा कटवायलाय.
त्यामुळे असं ते आता करायला दिलेलं आहे शेत म्हणल्यावर ते करत्यात ना. हम् येतंय का?
हम्म हा हा याया लागला. जाऊ नका बाजूला कुठं, कट होतोय वो मग.
तर त्या उलट कपड्याच्या घड्या घालत